हा बोल आवाज आहे, ना आमच्याकडे लाईट गेली प्रॉब्लेम. नाही बाई. हां बंद झाला ना मोबाईलचा डे हा मला साग नीट पकडत कवर नाही होत.
ठेवलेला कर. म्हणून च गेला.
हा हा.
लक्षच नाही राहिलं. अरे मग मी ठेवलं आणि आता फोनवर बोलत राहिले ना लक्षातच नाही माझ्या राहिला मला हो चला तेव्हा बघायला आले.
अ ह काय म्हणते.
आज मी. एकटीच आहे ना जेवायला? अ म्हणजे टिफिन घेऊन गेलेत दोघं पण. त्याच्यामुळे म एकटच मा एकटी. एकटीसाठी. काय थोडस आपला जिरा राईस वगैरे काहीतरी करायचा.
हो. पायाला पडला काय ग फरक. ह
हा अगं काय झालं माहित्येय का मी पहिलं काय करायचे अ! त्या गोळ्या ज्या दिलेल्या ना त्या खाय म्हणजे. खाल्ल्या पण महिनाभर गॅप घेतला ना महिना हो जास्त महिनाभर तर तेव्हा नव्हता पडला आणि आ त एक महिनाभर कंटिन्यू घेतलं ना. तर मला थोडा फरक वाटतोय पूर्ण महिन्यात. झाला गोळ्या संपल्या. माझ्या आणि आठ दिवस त मला जायला नाही भेटलं म्हणजे ते डॉक्टर पण बाहेर गेलेले. त्याच्यामुळ मला जायला नाही भेटलं आणि तर आठ दिवस मला खूप कमी दुकतोय.
अच्छा.
जसं पहिला दुखायचा ना तसा दुखत नाही अ ता म्हणजे मी सहन करू शकते एवढा दुखतो मग एक पहिली कशी एक आख्खी गोळी खायची ना. सुरुवातीला दिवसा एक रात रात्री एक अशी खायची दोन गोळ्या, नंतर आता रात्री खायला लागले एक गोळी. आता त्या एक वरून अर्धी आले. आता फक्त अर्धी गोळीच खाते. पेन पेन क्युलर. हा आणि ह्या आता चालू केल्यात कालच घेऊन आले गोळ्या, अडीच हजाराच्या.
एक महिन्याच्या.
त्या म्हणजे हा एक महिन्याच्या, गोळ्या एवढू एवढूशा आहेत. त्या महागयत, जाऊ दे पण फरक पडला त चांगला होईल ना म्ह म्हंटलं हा.
किती वज
आणि आयुर्वेदिकचा कसा थोडा हळूहळू पडतो ना फरक.
हम्म, बरेच वर्ष झाले ना
हो अग तीन चार वर्ष झाली, म्हणजे तुला सांगते ह्या नवीन रूम म राहायला आले ना. तेव्हापासून माझा अस प्रॉब्लेम चालू झालाय. आता मला थोडस बरं वाटतय म्हटलं ठीक आहे जर होत असेल त्यांनी तर दोन तीन महिने घेते, कसं वाट ते बघायचं अजून एक दोन तीन महिने घेईन आणि आयुर्वेदिकचा कसा कायमस्वरूपी फरक पडत. तो ना.
बरोबर तिथेच का ट्रीटमेंट कि दुसरीकडे चालू केली.
अ नाही आता दुसरीकडें चालू केलेय पहिले ते पंचकर्म वगैरे केलेले. आता दुसऱ्या ठिका एका ठिकाणी जाते, एकाशे म्हणजे काय झालं मेडिकलमध्येध्ये जाय ना हे माझ्यासाठी पेन किलर गोळ्या आणायचे रोज आणायचे ना दर महिन्याला पंधरा दिवसानी आणायचे! तर ते मेडिकलवाला दादाच तो ओ बो ओरडला तो म्हंटला कशाला एवढ्या खाता? आयुर्वेदिक करा मग त्यानेच एक नंबर दिला मग त्याच्यामुळे तिथे जायला लागलो पण ते सगळे पत्त्य पाळायला लागतात ग खाता नाही येत काहीच जास्त!
हां बरोबर आहे जाऊदे पाळायचे पथ्य, फरक पडला पाहिजे.
हा तेच ना मला पण कंटाळा आलाय भरपूर -
कारण आप आपल्याला कळत ना कशाने काय होतं?
हा हा तेच ना मी ना वांग खायची - भरपूर त्या ते वांग, गवार माझ्या आवडीच्या ह्या दोन भाज्या -
हां हां हां!
भरपूर खायचे बटाटा पण खायचे आता बटाटा नॉर्मली कधीतरी खाते वडापाव वगैरे कधीतरी आ अस नेहमी नाहीच मला आवडत पण नाही आ टोमॅटो बंद केलाय. अशा बऱ्याच गोष्टी! बंद केल्या त्यानी जास्त ते काय होत आम वात काय तरी म्हणतात वात - त्याचाच प्रकार मग त्यानी ते सांदे दुख - तातत मग ते बंद. केला ना तर तेव्हापासून मला भरपूर फरक पडला असा -
जाऊदे म खायचंच नाही. फरक पडला पाहिजे ते नंतर परत - आता येईल काय बरं चालत -
असच -
अजून
आव तरी मला कुठ - कुठ जाता येत नाही तरी पण जात असते. हऊस, हाहा हाहा हा तेव्हा हे तर मी मिस्टरानी पोरगी बोलते तुला आता नाही काय तुझा पाय दुखत म्हटलं दुख! तो पण घरात किती दिवस ब - बसून रहायचं! कामाच्या ह्याच्यामध्ये पण घरामध्ये आता कस बसल्या बसल्या काय ना काहीतरी - करतअसते मग त्याच्यामुळे लक्ष नाही राहत त्या इथ पायाकडे जात दुखतोय पण ते त्याच्या होऊन.
कामाच्या गडबडी मध्ये दुर्लक्ष - लक्ष होत ना! एवढं हा - हालचाल करत राहायची काही ना काय -
तेच - मला आतापासूनच टेन्शन आलं अगो बाई दहावी आहे सहावी हिची मुलीची - दहावी झाल्यावर काय करायचं मोठा प्रश्न - पडलाय.
दहावी झाल्यावर तिने ठरवलं असेल ना कायतरी तिला काय करायचं.
अरे तिला बाहेर - बाहेरच्या देशात जायचं ती सारखं तिचं तेच असत मला अभ्य - रोड ला जायचंय
अजून दोन वर्ष इथेच करायचं म्हणायचं बारावी पर्यंत -
हम्म नाही आता तिला इथे पुढच्या वर्षी तिला बाहेर काढायची इथे नाही ठेवणार आता - अगं नाही ते शिक्षण चांगलं अ हे ते काय झालंय नेटचे वगैरे ते क्लास नाहीय ना काहीच -
बरोबर हा
साठी मग तिच चालले का ती म्हणते अस मुंबई मुंबई सारख्या ठिकाणी जायचं पण तिथे किती गर्दी वगैरे असते ट्रेन, ते जमणार आहे का आपल्याला? आणि पुणा तर ती नकोच बोलते.
मुंबईत प्रॉपर मुलांना प्रॉब्लेम होत ट्रॅव्हलिंगचा बाहेरून येणार लगेच नाही होत ऍडजस्ट कारण भयंकर गर्दी असते
तिला तेच बोललंय तर पुना पण नको म्हणते ती, पुना काय माहितीय का, तिला काय म्हण नव्वद च्या पुढे गेलीस तरच बाहेर जयला भेटल, नाही तर नाही, स्पष्ट सांगितलंय तिला. नव्वदच्या खाली राहिलं ऍडमिशनच मिळणार नाही ना कुठे, हा ते पुणा पण नको बोलते, पुण्याला बोलते गेल्यावर मुलं बिघडतात ते कॉलेजला गेल्यावर ते तिकडची मुलं बिघडतात असं तिचं मत आहे, तर म्हंटलं काय माहितीय मग आम्ही आता म्हणजे, आमचं असं चाललंय का लातूर, कोल्हाप पूर तिकडं बघायचं चांगल कॉलेज कोणतेतरी, तिकडे कोणतेतरी अ हिला विचारायचं गं! डॉलीला, काय ते शाहू कॉलेज कोणत? तेे लातूरला आहे.
लातूरला का?
असंच वाटतंय कुठे नक्की मला पण नाही माहिती.
आय थिंक कोल्हापूर. या,
असेल मग तिथे चाललंय आमचं पण तिला अकरावी बारावी प्रॉपर करायची आहे. ती म्हणते मला नीट साठी जास्त प्रयत्न नाही करायचे, मी ते क्लास लावणार आहे, पण मला अकरावी आणि बारावी बारावीला जास्त मार्क हवे, बारावीसाठी बारावीला जास्त मार्क हवे, कारण जर नीट मध्ये एक देणार ती, दुसऱ्यांदा देणार, म्हणजे समजा कमी मार्क भेटले, दुसरं रहता दे नाना जर अस जास्त नाही मिळाले, मग बारावीच्या बेसवर तरी पुढ कुठेतरी काय करता येईल ना.
बोर्ड च्या एक्झामला बर.
हा म्हणून ती म्हण मला अस हे नाही, करायचंय का तुम्ही मला अश कॉलेजला घालाल जिथे नीट पण आहे आणि अ... अकरावी बारावी पण आहे. पण तिथे मग जास्त नीट व भर दिला जात. आणि म कॉलेज बाहेरून कर तात फक्त पे परीक्षेच्या टा परीक्षेला जायच अस पण ते तस नकोय तिला हा तस नको होय तिला तिलासं कॉलेजच हवंयच म्हणजे, अकरावी बारावीचं चांगलं.
बरोबर!
नायतर बघू काय होतय. मार्क चांगले काढले तरच तिला बाहेर काढणार नाही तर मणाय नाही तर माहितेच.
हो हो करेलकरेल अभ्यास जायचंय तिला ना!
इथे पण अकरावी बारावी आहे स्कूलमध्ये. ते. पण ती नको बोलते तिथं तिथे पण फी तशीच ग भरप पूर फी आहे. ति ज्या आता स्कूल लाय हे ना,
हा हा हा. हा.
नाही जर जमलं कुठ तर मग तिथेच ठेवायला लागेल. हा.
तिथे अकरावी बारावी पन हाय का?
हो झालंय आत अकरावी बारावी पहिलं पण होत. अ ग प तर पहिले सायन्स वाल्यांच होत. त अकरावी बारावी आता न कॉमर्सचं पण झालंय. पण ते बोलते शिक्षक चांगले नाही शिकवत असं तसं तिचं मत असतं आ काय तीज तिलाच माहिती ती नकोच बोलते इत रोहात मला राहायचच नाहीये बोलते.
करेल मग ती आभ्यास होऊन जाईल.
कसला ग मोबाईल वर असते. मोबाईलवर. आणि परत अ मी बोलले ना, तिला आता आप हा नाही आपण बोललो ना अ चल आता अभ्यासाला बस. बराच वेळ मोबाईल बघितला का मग आपण बोलतो ना आपल्याला वाटतं का? ता अभ्यासाला बसावं हि बोललं का लगेच बोलते आता. आता मी बसणारच होते आणि तू बोललीस.
हम्म.
मला असं बोलायचं नाही बोलते म डीस
एक्झाम जवळ आली. की मग बबर त आदिना लक्ष दे.
आधी लक लक्षण नाही देत तेच तसंच होतंय.
हम्
आणि आपण ओरडून पण काय
हो